हा बोलात की काय करलंय
काय नाही आता आवरले बसले
होय जेवंतन झालं
झालेय बघा
हा हा आमचं पण झालंय बघा आम्ही पण बसले
होय
हा
आज जेवणाच टायमिंग होऊन सगळं आवरपर्यंत म्हणजे चहाचा टायमिंग येते
होय आता जरा असं हे करूपर्यंत होत की टायमिंग चहाचं
होय बरं आहे काय मग सगळं
हा बरं आहे बघा सगळं तुमचं बरं आहे
हाय बघा घरातली सग
सगळे बरे आहेत बघा तुमच्या घरातली बरे आहेत
हाईत बघा सगळी घरीच
हा मग ऍडमिशन तेन चालू झाल असेल की मुलांचं
होय झालंय ऍडमिशन टाकलय आता पहिलीला.
होय हा हा
होय. काय शिक शिक्षण पातळी बघितलं आत्ता सगळ्यात म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे.
होय शिक्षणाला लय महत्त्व हाय शिक्षण हाय तर सगळं हाय.
होय.
होय टेक्नॉलॉजी किती पुढ गेलीय आता
होय लई पुढं गेल्या त्या हे ना आपल्याला पण पुढं जायला पाहिजे आता.
होय त्याच्या सोबत गेलं तर आपलं हे लाग टिकावं लागतंय.
होय. आणि आधी कसं आपलं शिक्षण कसं वेगळं होतं आणि आताचं शिक्षण सगळं वेगळंय.
हो सिलेबस आता एकदम फास्ट चालू आहे सी बी एस सी आली नय.
हो सी बी एस सी पॅटर्नच चालू हाय सगळ्या स्कूलमध्येच
म आता सी बी एस सी आलेय मुलं पण आता खूप हुशार आहेता आधी सारखं नय ये आता.
होय आधी सारखा का नाही आत्ता सगळ्यांना त आता मोबाईल म्हणा कम्प्युटर म्हणा टीव्ही म्हणा सगळं लहान आपल्याला जेवढे येत नाहीत तेवढ लहान
होय टेक्नॉलॉजी लई पुढे गेलीय आता.
होय.
आता परवाचा द नासान अंतराळ यान पाठवलं नाय काय मंगळावर ते सक्सेसफुल झालं की.
होय झालंय म्हण
हा न्यूज ला दाखवाल तित की
होय.
ते न्यूज ला पण कसं आला असं असल बघा की टेक्नॉलॉजी किती पुढ गेल आहे तिथलं आपल्याला हित बसून दिस
होयस होय सगळं कुठं काय चालू हाय ते सगळं आपल्याला बसल्या ठिकाणी आपल्याला बघ
होय त्यांचं कनेक्शन कसलं असतील नय.
होय. प्रत्येक प्रत्येक देशातील म्हणा प्रत्येक ह्याच्यातील सगळी माहिती आपल्याला आता घर बस
घरपसण्या होय टी व्हीच्या माध्यमातन त्यांनं सगळं ऑनलाईन मुळ सगळं कळतय आपल्याला
होय टीव्ही, मोबाईल
हूं सक्सेसफुल झालं मंगळावर लोकसंख्या वाढल्या त्याच्यामूळ आता मंगळावर अ राहण्यासाठी जागा शोधा लागल्यात वाटत त्याच्यात दाखवायला तीत की दगड ते नाहीत असं
होय तिथं पण दगड तेन हाईत म्हण फक्त काय आता पाण्याचं हे
हा शोध लागलाय म्हणाल तिथ न ओ
होय काय मी काय बघायला नाही हो लागला असेल बहुतेक आता
होय. भारतीयांनी करून दाखवल ते आपण पण भारतीय किती अभिमान आपल्याला
होय.
भारती असलेलं.
होय अभिमानाची गोष्
होय आणि त्याच्यात आपला झेंडा कसं फडकवलेला दाखवलाय. यान मध्ये होय. दृश्य बघताना कसलं भारी वाटालते ते लाईव्ह चालवत्यात त्याचनं
होय त्यामुळेच की त्यामुळे आता पोरांचा बेसिक पाया म्हणजे म मजबूत करायला पाहिजे पुढ च्या शिक्षण हे सगळं द्या घ्यायला.
आता तुम्हाला आणि घरात आल्यानंतर अभ्यास घ्यायला पण लागणार.
होय तू शाळेचा नव्ह तं घरातनी त्यांचे सराव हे ते सगळ चालू करायला पाहिजे.
घ्याला लागणार की आपण पण जर घेतलं तर त्यांना पण बरं पडते सोपं जाते ना म्हणताने घ्याले पाहिजे हम्म. आता टेक्नॉलॉजी लई पुढे गेल्या त्याच्यामुळे अभ्यास भरपूर कराय लागणार.
होय आणि अभ्यास पण खूप आहे आता लहान पोरांचे त्यांच्या मानाने भरपूर आहे तो अभ्यास.
भरपूर आहे व्हय. आणि बुक्स तेन सगळे आपल्या वेगवेेगळे होतीत आता सगळं वेगळं आल्या. आध्या आपण पेन वापरत नव्हतं आता पहिली पाासूनच पेन वापरतात.
होय आपल्याला एवढा नव्हता.
हो आपल्याला एव नव्हतां आधी पाटी वापरत होता तर पाटीच गेल्या पार्टी वापरतच नाही.
आता नर्सरी, एल के जी, वे के जी पासूनच वही, पेन सगळं चालू आहे.
सगळं आधी लहान आता तिसऱ्या वर्षापासून शिक्षणाला घेत आता आधी कुठं घेत होती सात तव्या, सहाव्या वर्षी घेत होते.
ह होय आता लई लवकर आता नर्सरीलाच किती अडीच तीन वर्षात म्हणजे पोरांना ऍडमिशन आहे.
ते प्लेइंग ग्रुप चालू होते ना त्यांचं.
होय खरं आता पण स्कूल मध्ये भर पुर प्रोजेक्ट घ्या लागलात नाही.
हो ते सी बी एसी पॅटर्न आल्यामुळे सगळीकडं. तर सेमी इंग्लिश आहे वाटतं गुरुकुलतेन सगळं सोय काढल्यात आता.
होय आणि अव पप प्रू असं क नी पूर्ण असं प्रोजेक्ट तेन घेतात ना स्कूलमध्ये त्यामुळे पोरांना पण जायला भारी वाटायला लागल्या असं कसं शै स्कूल शिक असं चू पोवायला तर बघानं चाललेत पोरा आज
काय सायन्स एक्झिबिशन त्यांना असत नव्हतं आता सगळं घेतात की सायस नी सायन्स एक्झिबिशन परत काय आठवडी बाजार भरून घेतात मुलांना कळायसाठी. गणिती ज्ञान पण द्यायला होय.
हम्म.
दिन आपलं दैनंदिन दर दररोजच्या वापरातलं पण त्यांना कळायला पाहिजे की फक्त ज्याल अ अभ्यासी अ विज्ञानातून पण काय उपयोग जनरल नॉलेज पण पाहिजे की.
होय, आता सगळीकडे तस चालू आहे प्रत्येक मुलांना आता परवा न्यूज आलेलं की अ पोरांना शेतात नांगरायचं कसं, बियाणं कसं पेरायचं. ते पण दाखवा लागल्यात.
होय, आता शेती आहे तर सगळ्या शेतीविषयी तर पहिला माहिती पाहिजे.
हम्म ते शेतीविषयी माहिती घेण्यासाठी पोरांना तेनकणी असं एक पा असं जागा घेऊन तिथं शेती कसं करायचं, काय करायचं. हे पण दाखवां लागलं परवाच न्यूजला बघा पोरं बियाणं टोकणार ते नाही, ते दाखवालतीत.
चालु असल्या, ते प्रोजेक्ट घेतले असतील तस.
हा प्रोजेक्ट छान घ्या लागलात.
हो आणि शेतकरी आहे तर आपण हाय न. शेतकरी अन्न पिकवला तर आपलं हे करणार.
होय आणि आता शाळा चालू झाल्यावर ते प्रत्येका असं म्हणजे. असं शाळेत नाही क नी अ फळांचं झाडं लावा लागलेत. पालेभाज्या.
हा हा वृक्षारोपण करत असतील.
वृक्षारोपण ते कराच लागल्यात, खरं फळांची झाड. परत वा फळभाज्या तेन असतात ना त्याच पण म्हणजे ते शाळेच्या आवारात आपल्या पटांगणात साईडला अस लावत ते त्याची आपण देखभल करायच म्हणजे प्रत्येक वर्गाकडे एक दिवस ते द्या लागल्यात प्रोजेक्ट तो, आणि ज्या वेळेला त्याला म्हणजे ते तयार होतील म्हणजें असं वांगी तीन अस लावल्यात ना, ते तयार होतील त्या ते जे शाळेत पण ते जेवण त्यानी तयार करतात कणी, त्यातच त्यानी वापर परा हा, तस वापराला लागलंत, होय.
हा हे केल्यागत.
आता नवीन-नवीन प्रोजेक्ट येत आणि त्यामुळं. पोरं पण व्यवस्थित शिकाय लागल्यात, आणि पुढं पण चालल्यात नाही.
होय. चांगलंय आता, आता लोकसंख्या वाढाली तर त्याच्यामुळ सगळं व्यवस्थित करायला पाहिजे नोकऱ्यांचं. अनलिमिटेड असल्यासारखं झालं ते. कोण हुशार त्यांना जॉब मिळा लागल्यात.
होय, खरा व्यवस्थित अस आता सगळं. शिक्षण दिलं तरच पुढं आपल्याला बऱ्याने पोरांना सर्विस.
होय होय, म्हणताना आतापासूनच अभ्यासाचे सवय तेण लावाय लागणार, आता अभ्यास केलीत की म्हणजे पुढं आपल्याला पण त्रास होत नाही त्यांना पण त्रास होत नाही.
हम्म. आणि आतापासंच त्यांचा अभ्यास सगळं घेऊन त्यांना अस परफेक्ट करायला पाहिजे प्रत्ये
हो हो, आणि दहावी नंतर त्या दहावीला त्यां टक्केवारी. चांगली पडली की आणि पुढं अकरावी बारावीला ऍडमिशन करायला बरं पडते नइ.
होय कारण हम् आणि कस टक्के होय आणि टक्केवारी चांगली असली तरच पुढं म्हणजे ऍडमिशन व्यवस्थित मिळतय म्हणजे आपला पाहिजे त्या कॉलेजला, पाहिजे त्या विषयामध्ये
होय होय आता अकरावी बारावीलांतर तर आता सायन्स घेतला अकरावी बारावीला नंतर सायन्स नंतर जर मेडिकलला ते ऍडमिशन पाहिजे असले इंजिनिअरिंगला त सी टी नीट द्यायला लागते ना जे इ तीन.
होय..
मग ते कसं पाया आपलं मजबूत असेल तर जरा सोप पडते द्यायला. आणि ते कसं आपलं म्हणजे आपलं भाग सोडून दुसरीकडे असत ते नाही ते पेपर त्याची एक्झाम दुसरीकडे जायला लागते.
होय.
पोरांना मैदानी खेळ पण शिकवायला पाहिजे ते आता लुप्त हो चाल्यात नाही मोबाईल ऑनलाईन मुळे ऑनलाईन गेम मूळ.
होय ऑनलाईन मुळ सगळं त्यांनी आणि कस झालंय ते गेम ते नसत त्यामुळे ते मोबाईल घेऊन घरातच बसायला लागलात ते बाहेर त्या ते कुस्ती, दानपट्टा
होय कराटे वगैरे त्यांना तर तर ह्या युगात तर कराट ते खूप महत्त्वाचं आहे, कराटे
होय पोरीना तर कराटे खूप पहिला शिकवायला पाहिजे.
होय होय शिकवायला गरजेचंच आहे ते.
होय गरजेचच आहे ते.
हम्म.
मग आणि काय?
आणि काही नाही बा तेच आता ऍडमिशनच्याच ककी डोक्यात. कोण कुठं घेते? कोण कुठे येते? परवा रिझल्ट लागला दहावीचा बारावीचा. शेजऱ्यांची त्यां घ्यायला लागल्यात. सगळी जण ऍडमिशन कराय लागत मला इथं एवढे मार्क्स पडले, तेवढे मार्क्स पडले. कुठे ऍडमिशन करायचं व कोणत कोणत विचारायला येतात नाही. कुठं घ्यायचं? काय करायचं? कसं करायचं?
होय.
हम्म.
काय मग आता ऍडमिशन केलंय आता बघूया आता कसं कसं काय काय शिक्षण?
आता पण कुठेतरी साथ कारी वगैरे जागा निघल्या तस ऐकायला मिळा लागले बघूया आता मला वगैरे सांगतात आरोग्य विभाग म
होय होय.
हो मग आणि काय म्हणता?
काय नाही बघा चालू हाय बघूया आता शिक शाम ला घातलं आता पहिलीआ सुरवात मम्हटलं जरा बघायला पाहिजे त्याच्याकडे.
होय थोडे दिवस जरा अस हे होणार आता पहिली ते पाच पर्यंत म्हणजे आधी घरात बसून सवय आता अ पण एकदा पहिल्यांदा बसताना जर दमवोलतो. चालायचं आता जाऊन बसायचं. तुम्ही जरा असं जायचं काय करायचं मग.
आता जरा सोडायला आणायला झालाच पाहिजे त्याला
पाहिजे रहदारी वाढल्या वाहतूक वाढले त्याच्यामुळे जायला लागणार तुम्हाला
होय.
हो आणि गेलेलं बरं कुठं काय हे करता.
हो आता जायचं काय करायचं मग
हा चालेल चालेल.
हा
हा चालत.
चालते करते मी आणि तुम्हाना नंतर.
हो हो चालेल हा.